हॅलो.
हां, बोला ना ताई. हॅलो!
पण, हॅलो, येतो आवाज? हॅलो!
येतोय ना. हो, येतोय मला, येतोय तुमचा.
हा, इथे पाऊस खूप पडतोय ना त्याच्यामुळे काय, नेटवर्कचा इशू.
हा, म्हणूनच नेटवर्कचा इश्यू येतोय कारण तुमचा कॉल कट झाला म मगाशी.
कट म मगाशी हो, पाऊस खूप आहे ना आमच्या इथे, त्याच्यामुळे. पाऊस पडून पडायला लागल्यामुळे शेतकऱ्यांना पण जरा आता बरं वाटतं. म्हणजे असं, हे वाटतं. जरा बरं वाटत असेल. एवढे दिवस मिळाले बरोबर. तेच तेच. त्यांची पण आता ते ची लगबग चालू झाली असेल, पेरण्याची वगैरे असे.
बरोबर, कारण पावसाशिवाय शेतकऱ्यांना पर्यायचं नाही शेतीला.
तरी बाकी ठिकाणी अजून, धुळा वगैरे त्या साईडला अजून पाऊस पडला नाहीये व्यवस्थित. इकडे, इकडे कोकण साइडला चालू झालाय. पडतच नाही, हो, पण इथे, आमच्या इथे कोकणामध्ये कसं, जरा पडतो जरा बऱ्या पैकी पाऊस.
बरोबर. कोकणामध्ये बापरे कित्ती प्रचंड पाऊस असतो.
हो हो, खूप, हो. ए कसंय थोडसं, हं. भात वगैरे लावतात ना.
हूं हूं हूं हूं हूं. एक्च्युली भात शेतीला पाऊसच, म्हणजे पाऊस जास्त लागतोच.
जास्त लागतोच. हो हो, बाकी एव्हढ्या गोष्टीला ना, बाकी पिकांना एव्हढा लागत नाही.
बरोबर आहे ना. म्हणजे, ज्या ज्या भागात ती ती पिके ठराविकता याच्यानुसारच केली जातात ना.
जाते. हो बरोबरयं, बरोबरयं.
कारण जिकडे जास्त पाण्याचं हे तिकडे मग हे भाताची लागवड.
लागवड हो. जास्त असते, जास्त केली जाते, बरोबरयं.
तेच ना, नाशिकमध्ये इगतपुरी त्या भागात घोटी, इगतपुरी त्या भागाकडे जास्त पाऊस असल्यामुळे, तिकडे भाताची लागवड जास्त
जास्त करतात, हो बरोबरयं. इथं पण. हूं.
आणि शेतकऱ्यांना तर पावसाशिवाय पर्यायच नाय.
पर्यायच नाही हो. इथे पण या
नुकसान.
नुकसानयं. हो, हो, हो. इथे पण आता उन्हाळ्यामध्ये पण मे मध्येच आंब्याचं पीक पण इथे जास्त घेतात ना, आमच्या साईडला. णामध्ये. हा, तरी पण पाऊस पडला तरी पण त्यांना म्हणजे त्या टाईमात तरी पण प्रॉब्लेम होतोच. आंब्याच्या लागवडीवरती खूप परिणाम होतो त्याचा.
परिणाम होतो, कारण कसं होतं ज्या ज्या वेळेला खूप मोहर येतो, आंब्याला त्याच वेळेला जर पाऊस पडला तर ते, मोहोर सगळा गळून जातो, मग सगळंच उत्पन्नावर फरक पडतो ना त्याचा.
हो हो, बरोबर आहे. तेच. यावेळेस जरा थोडस गरमीमुळे पण थोडं आंब पिकं एवढ कमीच आलय या वेळेस बघाय गेलं तर, त्यामुळे शेतकऱ्यांच बऱ्यापैकी म्हणजे नुकसान थोडं पीक यावेळेस नाही आलं आंब्याच. मध्ये पण मध्ये पाऊस पडल्यामुळे, पण झाला होता म्हणजे आय थिंक मे, मे च्या अगोदर बघा पाऊस पडला, थोडा एक हा, त्या साईडला घाटावर त्या साईडला पिकांच पण भरपूर नुकसान झालंच होतं, तेव्हा पण त्या लोकांच. हम्म हम्म. ह
पावसाचा अतिप्रमाणपण नुकसानदायक आणि कमी प्रमाणपण नुकसानदायक होऊन जातं. अच त्याला शे आपणही तेवढे जबाबदार असतो.
असतो, हो.
कारण वातावरणाचा निसर्गाचा बॅलन्स आपल्यामुळेच बिघडला गेलाय खरा.
हो हो, आणि वृक्षतोड पण खूप झाली त्यामध्ये त्याच्यामुळे पण
भरपूर फरक पडत.
हो.
पण तिन्ही सी पण व्यवस्थित बॅलन्समध्ये असले तर त्रासदायक होत नाहीत. त्याची त्यात पावसाळ्याच्या सीझनमध्ये जरा बरं वाटतं.
बरं वाटत, हो. उन्हाळा नकोच वाटतो, अक्षरशः गरमीचा.
हो.
शेतकरी राजाला पण पाऊस असला की, भरपूर त्याच
हो, पिकं म्हणताना व्यवस्थित त्याच म शेतीची मशागत व्यवस्थित करता येते, त्यांच म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या म्हणजे पाण्यावरच अवलंबन आहेत, तेच व्यवस्थित मिळालं तर कसं सगळं व्यवस्थित होऊन जातं, त्यांचं पण
बरोबर आहे. योग्य वेळेला, योग्य पावसाची त्याला जेव्हा गरज असेल, तेव्हा जर असला तर, त्याच्या पिकाचं नुकसान होत नाही आणि
नाही, खरंच आहे.
त्यालाही भरपूर आधार मिळून जातो, मग शेतीच्या उत्पन्नामुळे.
नाही हो, पण शेत बियाण पण आता व्यवस्थित कधी कधी मिळत नाही.
हम्म हम्म हम्म.
वेळेवरती. ते पण एक त्यांचा वीक पॉईंट आहे, की त्यांना ते पण टायमात भेट नं गरजेचं ऍक्च्युली शेतकऱ्यांना सुद्धा. तर ते पुढच्या गोष्टीला पुढे ते त्यांची कामं होतील. तर ते पीकच म्हणजे ते बियाणं व्यवस्थित नाही वळ मं वेळेवर
पण आता भरपूर तंत्रज्ञान विकसित होत चाललंय शेतीच्या बाबतीत यां. आधुनिकीकरणाच्या जोडीला शेती केली तर फायदा होतो भरपूर.
होतो हो बरोबर आहे हो या हूं!
शेतकऱ्यांवर पण सगळ्यांचं जीवन अवलंबून आहे.
अवलंब जे आपण सगळे आहोत शेतकऱ्यांनं शेतीच नाही हापण मोठा प्रश्न त्यांने पिकवलच नाही काही शेतामध्ये तर आप ल्याला अन्न मिळणारच नाही ना.
कारण आपला भारत शेती प्रधान देश असल्यामुळं, शेतीला खूप महत्त्व दिलं गेलं आपल्या.
महत्त्व दिल गेलं हो.
हूं हूं!
तरी पण शेतकऱ्याला तेवढं त्याच हवं तेवढं त्याला बेनिफिट मिळत नाही.
मिळत नाही बरोबर आहे, कष्ट आहेत भरपूर त्याचे पण निसर्गाने साथ दिली नाही तर सगळं उलट होऊन जातं त्याच्या बाबतीत.
जायचं हो. पण त्याची तेवढ मेहनत येते, त्याला पण बेनिफिट पण नाही मिळत ॲक्च्युअली. ते तिथे तिथे सुधारणा व्हायला पाहिजे.
हूं बरोबर आहे ना.
पहिली शे पहिलीची शेतीची पद्धत, आणि आत्ताची भरपूर बदलली पण.
बदललेले हो हो हो बदलले. म्हणजे आता ते खत वगैरे हे प्रकार म्हणजे त्यांना मिळतात.
च्या कष्टाच तिथं खूप कमी वापर केला जातो ना. आता पूर्वी नांगरणी वगैरे बैलाच्या साहाय्याने केली जायची आता तस नही झालं आता बैलांची कमी झाली आणि सगळे ह्या. हा हा त्याच्यामुळे मग.
गाणे हो केली जाते सगळी
तेच तर ना. त्यामुळं मनुष्याचं तिथे थोडंसं कमी कमी होत चाललं आता वापर.
चाल्ल हो हो हो.
पहिले हाताने सगळी सोंगणी सगळ्या गोष्टी व्हायच्या, आता मशीनने सगळे काम केले जातात. त्यामुळं सगळ तेच तेच. त्यामुळं मनुष्याचं भरपूर हूं!
मेहनत खूप वाचती ऍक्च्युली मनुष्याची, जास्त मेहनत घ्यायला नाही लागत तसं पण आता.
नाही बरोबर आहे, पण मग पहिले कसं सकस अन्न मिळायचं.
हं वास हो हो हो ते आहे कानं आता खत प्रमाण जास्त.
जास्त झाल्यामुळे बरोबर आहे हम्म कारण कमी कमी वेळेत त्यांना उत्पन. उपन्न जास्त घ्यायचं असतं.
घ्यायच असतं हो.
खूप मारा करतात.
करतात हो बरोबर आहे.
त्यामुळं ते आपल्याही शरीरावर भरपूर परिणाम करते.
परिणाम होत हो त्याच्यामुळे म्हणजे मुलांच्या वाढीसाठी वगैरे खूप. प्रॉब्लेमॅटिक होते ॲक्च्युली ते.
हम्म तेच तर मग हे. जास्त रोग लागण्याचे कारणं हेच आहेत. कि सकस अन्न न मिळणे आता पूर्वीच्या काळी बीपी. शुगर हे बाकी एवढं कुठे होतं. आता तर किती लहान वयातल्या मुलांना सुद्धा प्रयोग किती किती आजार होणार.
आजार होतात हो हो हो हो. ते आता खूप वाप प्रमाण वाढलेलं ऍक्च्युली आता.
पौष्टिक पौष्टिक खांण नसल्यामुळं.
हो
हो काय. बाकी काय नाही.
हम् हम् भरपूर बोल बोलू शकतो. पण आपण विषय घेतला की.
विषय घ्याला की हो टॉपिक भेटला की आपण. बोलायला मत मांडता येत.
बरोबर सुरुवात एकदा केली ना, की मग बरोबर नंतर नंतर सुचत. त्याबद्दल
सुचत जात हो.
हम्म हम्म.
ठीक आहे. पण आता आजकाल शेती जास्त कोण करायला म्हणजे कोण बघत नाही. न शेतकरी त्यांच्या मुलांना जास्त. शिकवायला शिकायचं म्हणजे हे करतात. तुम्ही शिका. आमच्यासारखी शेती करू नका. शेतीमध्ये काही फायदा नाहीये.
त्यांना न देता. बरं बरं बरं.
त्यामुळे. त्या मध्ये कमी प्रमाणात असतात शेती ह करतात.
बरोबर बरोबर. जास्त नोकरी आणि व्यवसायाकडे कल झालाय आता सगळ्यांचा.
हो. अन जिथे एक म्हणजे, पैसा तिथे जास्त मिळतो ना. शेतीमध्ये एवढा पैसा त्यांना रिटर्न नाही मिळत, त्यांच्या मेहनतीप्रमाणे.
बरोबर. मेहनत केली तरी जर निसर्गाने साथ दिली नाही, तर सगळं उलटून जात ना. त्यामुळे मग
तर हो. आणि त्यांचं नुकसान पण खूप होतं.
हम्म तेच तर ना. त्यामुळे मग शक्यतो शेतीकडे जास्त फोकस नाही करत आता.
फोकस नाही करत आहे आता. खरंच आहे.
ह ह ह.
बोलत हो. ठीक आहे. चालेल चालेल हो चालेल ठेवा ठेवा. ओके ओके बाय बाय बाय.